हो येतय
तुमचा आवज कमी येतोय मला
हू
तुमचा आवाज कमी येतोय म्हणलं
हो हो आता आला
हा थोडा कमीच येतोय
हॅलो
थोडा कमीच येतोय अजून
हो एक मिनिट येईन आता
हा आता येऊ लागला साताऱ्यामध्ये राजवाडा फेमस कोणाचा आहे
क्वचितच
हा राजवाडा काय नावान फेमसये
तुमची राजवाडा राजवाडा तस नाव आहे तिथं महाराजांची गादी हे ना तिकडे
उदयराजे भोसले यांचा राजवाडा हे ना
हो
तर तो किती वर्ष जूना हाय त्याचा कालावधी सांगू शकता का आ
नाही
नही सांगू शकत. आणि अजिंक्य तारा किल्ल्याला, जायेल का तुम्ही कधी? आं? हॅलो?
हॅलो?
म्हटलं, अजिंक्य तारा किल्ल्याला, जायेल का तुम्ही, फिरायला कधी?
नाही नाही.
नाही का, कोणत्या-कोणत्या ठिकाणी जायेल तुम्ही फिरायला? जंग
नाही मी, तिकड नाही अ अं क्चुली, म्हणजे माझं इथं, लग्न झाल्या पासून इथच य. हे करा, फार काही तिकड नही केलेल म कुठे असे, गड किल्ले? पानाळ् गडाला गेलेले होते.
कोणता गड?
रायगड.
रायगड?
ह्म.
अच्छा, तीडालं. लोक कसाय? वातावरण कस काय? नॅचरल वातावरण कस काय तिडलं? काय फिरून चालना म.
छान ये, तिथ फार म्हणजे, जास् तिथं, काय अशी पब्लिक तिथ नाहीये, तळात म्हणजे, गडाच्या तळाशी नाहीये, अशी छोटी गावं य.
हाव का?
हं हा, तिथे कसं जरा, दरी खोरीच ये ना तिथे, डोंगर भाग येतो. पूर्ण, हां म तिथे जरा, असं जास्त पब्लिक नाहीये.
हो का?
आता तुम्ही गडाच्या तिथे म्हणाल, हो असे छोट, म्हणजे कसं? जि की अ छोटे-मोठे ते लोकं, म्हणजे हां, वाडी प्रकारे ये, जे छोटे-मोठे उद्योग करतात, ते ते पर्यटन स्थळ असल्यामुळे, छोटे हां, म्हणजे आहेच की, कोणाचं छोटं -मोठं आपल, काय-काय क दुकान वगैरे, शॉप
ताई, मला अशी माहि ती, मिळाली की, साताऱ्यामध्ये, बऱ्याचशा जागा अशा य का, चांगल्या फिरासारख्या य बा. नॅचरल जागा ये.
आहे की, पण मला मी फार काय तिथ राहिलेली नही.
माझा आसाच प्रयत्न चालू ये का, साथ साताऱ्याला याव, आठ पंधरा दिवसासाठी, मस्त टूर काढाव, साताऱ्याचा पिसेल
फोन चालू ये कीं.
सातारा कधी, फिरेलच नही ना, मी.
जायचं ना, फिराय यायचं फिरून, आहे तच.
महाराष्ट-महाराष्ट्र सोडून, मी ऑल इंडिया फिरून आलो.
अरे वा, मंग साताराच फिरलेलं नाही का?
सातारा नही फिरलो मी, नाही त जबलपूर, जयपूर पाकिस्तान बॉर्डर, त्याच्यानंतर तर, आपला काश्मीर बॉर्डर र पूर्ण पाहून येईल मी.
अच्छा! अच्छा!
फक्त महाराष्ट्रात फिरेल नाही बा.
छान आहे आपलं, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रच फिरलेला नाही.
नाही. ते काय माझं बचपना जे आहे ना मामाच्या तीडच जायल, मी ज पाच, दहा, वर्ष लोक मामाच्या तिक राहिले, माझे मामाझे एम पी मध्ये राहत होते. एम पी मध्य प्रदेश भोपाल.
अच्छा!
हा तर माझा बचपन तिकडे जायला, तिकडे जबलपूर, जयपूर सिहोर अशा ठिकाणी मी फिरेली, त्याच्यानंतर मग ऑल इंडिया मध्ये भरपूर ठिकाणी फिरली.
हम्.
हैदराबाद, हैदराबादला मी विमानतळावर फिरायला गेलो तो विमानतळ हा काही फोन येतोय वाटत तो कोणाचा
हा त्यांच्या साहेबांचा फोन आहे. दिला नाही त्यांना.
अच्छा!
हा तेच होते ना त्यामुळे मी कॉन्ट म्हणजे अ मैत्रिणीचा पण कॉल मैत्रिणीचा कॉल आला होता. साहेब पण आले होते, आणि त्यांना चहा वगैरे करून दिला ना त्यामुळे तुमच क वेट करा म्हणले म
अच्छा! अच्छा!
चा ह्या वेळेचे तर आता पाच वाजल्या आता या टायमाला ग्रीन टी चाहा घ्यायची. दुधाची चहा नाही पा्यायची या वेळेस, हा नॅचरल आप आपल्या शरीरासाठी चांगली राहते.
अच्छा!
हा, थोडी कमी साखर वापरायची, शरीरासाठी कोणाला शुगर बी असू शकते.
एम- एमपी मध्ये कोण आहे तुमचं?
माझे मामा लोक राहत ना.
अच्छा!
हा.
नाही माझा जन्म एमपीचाच आहे.
कोणत्या ठिकाणी?
इटारसी.
इटारसी?
हा.
इटारसी सोडल का भोपाल लागत.
हो.
भोपालला माझा जन्म आहे ना.
अच्छा!
हा इटारसी ऑल इंडिया मधी इटारसी मधून कोण ती बी रेल्वे कोणत्या बी ठिकाणी जाऊन वापिस येऊ शकते. मोठं रेल्वे स्टेशन इटारसीच.
हम्म, आता सोडून आम्हाला बरेच वर एवढं नाय माहिती आता सोडून अ झाले ना बरीच वर्ष झाली आता.
जसं भुसावळ रेल्वे स्टेशन तसं इटारसीच रेल्वे स्टेशन ए.
ओके.
हा.
नाय आम्ही एकोणीशे पंच्याण्नव मध्ये सोडली नाही ताज पुण्यामध्ये आहे.
एकोणीसशे पंच्याण्णव?
हम्म.
त्यावेेळेस माझा जन्म बी नव्हता.
छान.
ते सांगितलं म्या तस समजा माझा, काय म्हटलं? माझ पूर्ण जन्म ज्यो आय ना दहा वर्ष तिकड जायले माझे.
अच्छा अच्छा.
हा त्याच्यानंतर मी हिकडं शिफ्ट झालो आईवडीला क.
ओके.
हम्म.
म आता इथे अ हेच हॉटेल वगैरेच?
हा आता हित जस हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आपण भाग गेला होता पहिल्यापासूनच मला काय असं दुसऱ्या ड्युटीची काय अपेक्षा नव्हती. मी पहिल्यापासून हॉटेल मॅनेजमेंट राहिलो तर त्याच्यामध्येच मी समजा पूर्ण माझं करियर फिक्स केलं.
हो अच्छा.
आता काय मस्त पैकी आपल्या हाताखाली तीस कर्मचारी एत त्यांनाच सांभाळायचं. आपल्या हॉटेल चालूवायची डेली कस्टमर चालू राहतया. आता बी क स्टमर चालू ए पण म आता जे हित माणस जीडले तिडं लावून दिले तर मला कोणी बोलू बी शकत नाय ना कोणी काय नाय.
हे केवढा छान.
तरी तरी पण आपण जसं हॉटेल मॅनेजमेंट करेल मी स्वतः बी खूप तिथ मी काय कर्म चाऱ्याला माझ्या हातानं मला समजा काय जे मसाले बनवायचे त्यांना ते तयार करून देतो. त्यांना सांग तो -अस असं नाय असं बनवायच तसं नाय तसं बनवायचं आता बरेचसे अशे नवीन कर्मचारी इका त्यांना काहीच येत नाय. त्यांना शिकावं बी लागतं.
हो ना.
हा.
चार
हम्. आता तस समजा तुम्ही टेलर काम करत्या, आता तुम्हाला का व्हयना कुणीकडे तरी शिक्षण घ्यावाच लागत, पहिले
हो मी घेतली ना आधी, कोर्स पूर्ण केला ना मी.
त्याच्यानंतरच तुम्हाला टेलर काम यायला सुरू झालं ना?
हो, अजून पण मी केलंच ना आता परत आता रजइचं प्रशिक्षण मी घेतलंच ना शेव अजून, अजून
हा, अच्छा! अच्छा!
शॉप आहे, शॉप अ गेल्या वर्षी शॉप पण टाकलेय मी.
हाव का.
हम्म.
लेडीज स्टोर आहे का?
लेडीज ओनली फक्त मशीनच म्हणजे अ शिवायचच हाय, बाकीचं नाय.
अच्छा! अच्छा!
आणि बेकरी टाकली, गावात.
अच्छा! चांगल हाय, चांगलं हाय.
सगळं फ्रेश असत, पर्ण हॉटेल मधून येतं सगळं फ्रेश.
तिकडे काही तुमची धरपकड काही
कशाची?
गोपीनाथ, गोपीनाथ मुंडे साहेबाचा काही आवाज आहे का नाही तुमच्याकडे?
नाही आमच्या या भागात नाही अस.
नाही का?
नाही, नाही.
हेच हॉटेलला चेकिंग चालू आहे त्याच्यानंतर अ किराणा दुकान चेकिंग चालू आहे आता हे जे दूध मधी मिलावट होऊ राहीली, आटामध्ये मिलावट होऊ राहिली, किचन मध्ये बी बऱ्याच काही अशा गोष्टी ते काय ते मिलावट मध्ये चालू आहे, त्यामुळ बरेचशा हॉटेली बंद बी केल्या. तसं तुमच्याकडे बी काही झालं आहे का? अस
नाही नाही, ते तुम्ही एकनाथ मुंडेंच म्हणताय ना.
हा.
हा तुम्ही नाव चुकीचं घेतलं. नाही आहे ना, आमच्या इथे पण कराडमध्ये चेकिंग वगैरे चालू हेत ना.
हा हा, तेच म्हणलं. आता प आता पुण्याचा मॅडमचा फोन चालू होता, पुण्याची मॅडम म्हणे कि पाणी जास्त चालू आहे हा, म्हणलं पाणी जास्त चालू आहे असं कसं होईल म्हणल.
म्हणलं आमच्याकडे चार दिवस झाले पाणी उघडेलये म्हणलं.
नाही नाही, आता चार ऍक्च्युली झालं ना. हा मला वाटतं असा तिसरा दिवस आहे पाऊस नाहीे ये.
हाव का?
हा इकडे पण नाहीये, आणि तिकडे पुण्यात पण नाहीये. पुण्यात आता माझी मम्मी असते ना, त्यामुळे कॉन कॉन्टॅक्ट तर आमचा होतोच ना.
हा अच्छा अच्छा, जेवणामध्ये काय तुमच आवडत? जेवणा मधी कोणता पदार्थ जास्त आवडताय तुमचा नॉनव्हेज
हा नाॉनवेहेज चिकन
द्या मग आमच्या हॉटेलला भेट कधी तरी
हम नक्कीच तिकडे आलोत
हा
हम् नक्की
तुम्ही स्वतः पाहा तुम्ही तुमच्या डोळ्याने प्रशिक्षण करा. कुठं काही वाटतं का काही आहे का त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल
नाही नक्की देवु या ना
हा या ना
तिकडे फेमस अ तिकडे फेमस काय काय आहे पाहण्यासारखं
इकडे फेमस का आता या रूट वर जर म्हणलं तर अजंटा लेणी
बरोबर
ज्या रूटवर माझे हॉटेले, हे संभाजीनगरहून जळगाव हायवेचे रोड जातो,
हम
त्याच रोडला अजंठा लेणी लागते. अजेंठा लेणी हे त्याच्यानंतर मुक्ताई नगर हे खांदे जळगाव हायवेकड भुसावळजवळ मुक्ताईनगर ये त्याच्यानंतर दारेश वरे मोठमोठले स्थळ आहे तिकडे बी अंबळनेर म्हणूण, हे.
हम्म
ते पूर्ण याच रूट वर लागत तेबी
अच्छा, अच्छा,
हा
बाकीच ते